हॅलो.
हॅलो.
हां बोला की,
काय करताय.
काही नाही बसले बघा.
अ हा हो झाला तुमचा.
हो झाला आमचं पण.
अ.. काय मग.
काय म्हंटला.
काय मग आणि.
काही नाही निवांतय, संध्याकाळची स्वयंपाक ची तयारी चालू आहे आता.
होय लवकर करताय.
होय, शंभू लहान नाही त्याच्यामुळे लवकरच करायला लागते. नाहीतरी संध्याकाळी किरकिर, तोय मग लैच.
हां. बर.
तुमचं काय चालू आहे.
काही नाही बघा निवांत.
हम्म हम्म.
होते आता, तोपर्यंत आता लाईट गेली.
होय. आमच्याकडे पण गेलेय आताच.
हम्म. त्यांच्यात लाईट गेली की, झोपलेली सगळी उठून बसत्यात.
फॅन बंद होतोय म्हणून.
होय.
आमच्यात पण तसचे, फॅन बंद झाले की सगळे उटून बसत्यात.
होतो आज, ह, म. काय म्हणताय आणि.
त काही नाही निवांतय.
ह. मग. हॅलो.
बाहेर तून गेलताय काय नाही, कुठे फिरायला.
ह नाही या्यावेळी काय घरातच, बेबी लहानय त्यामुळे नाही गेल कुठे यावेळी.
हा हा.
हम्म.
पाऊस दिन पडलाय लेके नि म
नाही, इकड पाऊस वगैरे काय नाहीये. ऊणूनच कवडं बला पडाय लागलय, आज सकाळी जरा चार थेंबा पडल्यासारखं झालत.
हा हा.
काय आलाच नाही पाऊस, गडबडीना कपडे बिपडे आतऊन ठेवलो.
इथं पण आभाळ झालेल नुसत. खरा पाऊस काय आला नाही.
होय. अ बरंच सगळं पाऊस नाही, काय नाही. दुष्काळ पडतोय आता, आणि थोडे दिवसात.
होय सत्तर टक्के काहीतरी म्हणजे, पडलाच वाटाल त आता ते पण काही पडणार नाही सांगायला.
होय बघा की.
हम्म पडणार नाही, म्हणा लागलेत पाऊसां आता आणि. ह्या वर्षी जास्त नाहीये मग, हम्म.
पहिला पाऊस ऑगस्ट मध्ये चालू होणार. हम्म त्यावर मुलांच्या शाळा संपतात, आणि सुट्ट्या पडत्याात. ह
काय?
सुट्ट्या पडतात नाही तोपर्यंत, गणपतीच्यान ते न.
होय.
आपल्या टायमला भारी होतं.
होय शाळा पण सगळीच, आता तस काय राहिल नाही. सगळ शाळा चालू होन कितीतरी दिवस झाले त अजून
नवय.
पाऊस म्हणजे काय, दिसयना झालंय कुठं.
हम्म मध्ये तेवढा एक चार पाच दिवस पडलेला बघा कंटिन्यू.
हम्म हम्म, होय, इकडे पण एकदा मोठ्याने पडून गेला तेवढंच. शिवजयंती होत, त्यावेेळेला एकदा पडलेला. त्या नंतर येत.
हम्म हम्म. म काय करताय मी
बाजारातून कधी असते तिथलं मग
का ते
बाजारात कधी असते म्हंटलं
बाजार इथ रविवारी का असतो आणि बुधवारी का असत जे रविवारी सकाळी भरतोय आणि बुधवारी संध्याकाळ असतो
हम् हम
डेली मार्केटमध्येध्ये तर का असतोयच डेकांवररती.
हा हा तेच चांगलं ताजं परवडत असेल की नाही रोजच्या रोज!
होय ते परवडतंय खरं जरा कॉस्टली पडतय ते जरा.
होय काय हा
हे बाजारमध्ये कस जरा चीप रेट मध्ये त्यांनी देतात नाही
हा हा
परत इथं घ्यायला गेलं की म्हणजे एक पाच दहा रुपये एक्स्ट्रा जा असते.
हा हा हा ते ठराविक जे व कधी न विकणारे ती कायमची असल्यामुळे ते महाग लावत असते.
होय महाग म्हणजे आता एवढस काय तर आता मध तर पन्नास रुपये पेंडी झालती कोथमीिरची. ठीक
हम्म हम्
हा घरी कोतमीरशिवाय जेवण घशाकाली जात.
लागतेय काय
हा म म काईत चव लागत नाही त्यासनी जेवण लगेच हे असलच केले तसलच केले.
ते धण पावडर वगैरे असते ते वापरायचं मग!
ते पण असतो मसाला सगळा खरं ते बी पाहिजे वरती. गारर्निशिंग करायला नकोय
हा हा ह नानी काय!
काय नाही बघा म निवात.
हम्म हम् नाचक्या बनवाले मग
आज काय नाही नंतर आता बघया अजून काही प्लॅनिंग नाहीय.
हा हा
करतो
हम् हम
हम्म चालते मी ठेवू मग थोड्या वेळत करते.
हा हा ठीके आहे.